येतोय आवाज?
हो हो येतोय येतोय माझा येतोय का?
हा येतोय येतो. तर आपण मग हा मगाशी बोलत होतो तसंच. ते कसं शिक्षण ल्य त्याच पद्धतीनं होत होतं किंवा तशी मानसिकता होती अगदी मला वाटतंय दोन हजार दोन पर्यंत पण ठीक होतं दोन हजारपर्यंत वगैरे. तिथून पुढं जास्तच वय वाढत चाललं दोन हजार वीस आता आता स या सव्वीस साल आलंय तर तोपर्यंत तर मला वाटतंय अ अगदी तीस-बत्तीस वयाच्या मुली तुम्हाला किती सापडतील. आणि तरीही त्या बिल
आता सध्या ताई आहेत. तीस, बत्तीस, पस्तीस वर्षाच्या मुली आहेत. आपण फक्त हॅलो, आपण फक्त म्हणतो की मुलींचं प्रमाण कमी मुली मुली भरपूर आहेत, फक्त त्यांना कनयं तसाच मुलगा पाहिजे त्यांची म्हणजे आजकाल कशी हे वाढलेया कीती म्हणजे आटी खूप आहेत त्यांच्या, अपेक्षा खूप आहेत. असं आणि तुम्हाला मी सांगू का आमच्यात एक उदाहरण आहे मुलानं साठ लाखाचा फ्लॅट घेतला पुण्यात मुलगी बी जॉब करते, मुलगा बी जॉब करतो. दोघं पण जॉबला आ. य. टी. मध्ये ते दिवसभर रात्री बारा- एक वाजेपर्यंत बाहेर आणि त्या साठ लाखाच्या घराला टाळा आणि त्यांचे इ. एम. आय भरतात दोघं जण
काय करणार म्हणजे ह्या गोष्टीचा काय फायदा वास्तूचा किंवा त्या गोष्टीचा उपभोग सुद्धा ते घेत नाहीत, तरी पण तेवढा अट्टहास आहे ना की ही एवढी गोष्ट झाली हा अपेक्षा वाढलेल्या आहेत लोकांच्या
आजकाल आपण ह्या कृत्रिम म्हणजे जे आजकाल नवीन आता आईशाराम वगैरे आलेत ना ह्या गोष्टींच्या मागे आपण धावत सुटलोय आणि म्हणजे जो खरा आनंद असतो ना तो तो घेतच नाही मला ही वस्तू पाहिजे एवढी मोठी गाडी पाहिजे ह्या कंपनीचा फ्लाय म्हणजे ह्या एरियात पाहीजे, आजकाल असं झालंया लोकांच म्हणजे ज्या इच्छुक गोष्टी आहेत म्हणजे, ज्या आपल्याला सुख वगैरे देतात कृत्रिम गोष्टी त्यांच्यासाठी ह्यात हेचा ई. एम. आय त्याचा ई. एम. आय मुलं आजकाल कंटाळलेत ओ सगळ्या गोष्टीचे ई. एम. आय, ई. एम. आय भरून त्यांचा पगारच शिल्लक राहत नाही या गोष्टीला ई. एम. आय त्या गोष्टी सगळा पगार त्यांचा त्या ई. एम. आय मध्येच जातो आणि ते काही म्हणजे सुखान राहूच शकतं नाहीत.
सुखान राहू शकत नाय आणि मला कसं वाटत म्हणजे आपले पण म्हणजे पहिल्या लोकांच्या कशा गरजा तेवढ्या मर्यादित होत्या आता आपल्याला पण नाही एखाद्यानं ते फर्निचर केलंय असं वाटलं की आपल्याला पण असं वाटतं म्हणजे ते गोष्ट काय गरजेचे आहेच असं नाही तरी पण आपल्याला का असं वाटतं, की नाही ती आपल्यामध्ये पण असावी ह्या गोष्टीमुळं याचा तोटा काय होतोय म्हणजे खर्च वाढतं चाललाय आपण करतोय तो खर्च पण अमर्यादित झालायं त्यामुळं म्हणजे आहे त्यात आपणं समाधानी राहू शकतं नाही, असं लोकांचं झालंय त्यात होतंय प्रमाण जास्त वाढतच चाललंय म्हजे कितीही पैसे आले, कितीही पगार असला तरी ते मुलींना असं वाटतं की नाही मग ते लाख दीड लाख पगार असावा तरच आमचं त्यात भागेल
माणूस पैशाच्या मागे धावत चाललाय आणि तो आपला सुख शांती स म्हणजे हरवत चाललाय त्याला समजणा झालय की आपण काय करतोय रात्रंदिवस माणसं काम करतायत पण तरी पण त्यांच पूर्ण होईना झालेत गरजा एवढ्या त्यांच्या गरजा मोठ्या झाल्यात आकाल मग त्याच्यामुळं आजार मग त्या दवाखान्याच्या फेऱ्या मग काय त्या पैशाचा उपयोग ज्या गोष्टीच्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही मागे मागे धावताय रात्रीचा दिवस करताय त्या गोष्टीचा तुम्ही आनंद घेताय का ओ.
घेताच येत नाय म्हणजे मला असं वाटतं म ते ती लोक समाधानी होती, की त्यांच्या गरजाच मर्यादित होत्या. त्यामुळ ते आहेत त्या गोष्टीत सुद्धा समाधानी होते. आणि आता सगळं सगळं सूख पायाशी आहे तरी पण लोक म्हणतात नाही अजून मला हे घ्यायचं अजून मला ते घ्यायचंय हाय ह्या अपेक्षा जितक्या वाढत जातात तेवढ्या लोकांचं समाधान नष्ट होतंय ना,
आजकाल ताई आवो दहा-बारा वर्षाच्या मुलाला कौन्सिलिंगची जरूरत पडते, कारण त्याच्या मनात काय चाललं हे आई-वडिलांना माहितच नसतं ते मुलांना वेळच देत नाहीत. मग तो मुलगा डिप्रेशन मध्ये जातोय, एकटा-एकटा राहतोय, हरवल्यासारखा राह तोय मग ह्याला कुठला त्रास आहे का? ह्याच्या मनात काय मग त्यांना कौन्सिलिंगकडे न्यावं लागतंय.
कारण कसं होतं माहितीय का.? ह्याला एकमेव कारण मोबाईल आहे म्हजे आईचा आई- वडिलांचा सुद्धा, ते आईवडील सुद्धा घरी जेव्हा मुलं येत आहेत तेव्हा त्यांच्या त्यांच्याबरोबर बोलण्या व्यतिरिक्त तो वेळ थोडा वेळ मोबाईल बघणे, थोडा वेळ म्हणजे अस ल्यामुळं काय होतयं मुलगा शांत आहे का? हे कळण्याइतपत तरी आईला त्या वेळ हवाय असं मला वाटतं. तो व एक थोडाफार म्हणजे कामाव्यतिरिक्त मोबाईल मध्ये पण जातो असं म्हणजे माझं मत आहे. कि त्यामुळं काय होतं की, आपल्या मुलाकडे आपलं लक्ष राहतंय का कि तो शांत का य त्याचं काही दुःखतयं का मग ते आपण असं त्या आस्थेने नाही विचारलं आईनं कि तो मुलगा नंतर सांगायला जात नाही, की काय होतंय, एकंदरच होतय.
माझी आजी आहे क नाही, आईची ती नेहमी मला म्हणायची म्हणजे कधी पण म्हणजे बाई पैसा, प्रॉपर्टी, घर, बंगला कोण विचारत नाही बाई तुला मुलं किती आहेत? हेच विचार विचारतो कोणी पण.. हां... म्हणजे हीच मोठी आपली प्रॉपर्टी आहे म्हणजे मुल लं ते लोकांना ना आजकाल कळणाच झालंय,
त्यांच्याकडं भर दिला पाहिजे, त्याच्या खाण्यापिण्यावर त्यांच्या अ वा कसे वागतायत, काय त्यांच्यात बदल होतोय का? त्यांना काय हवंय का हे जर बघितलं आपण, थोडसं लक्ष दिलं मुलांना तरी आता त्यांना ते प्रेम गरजेचं आहे. म्हणजे वाढ त्या वयात तरी मुलांना तेच गरजेचं आहे. आणि ते त्या वयात नाही मिळालं की ते मग बाहेर शोधात मग त्याची परिणाम फार आहेत कारण आजकाल मग ते, नाही का पळून जायच्या अगदी वीस वर्षाची मुलं आमच्या गावाकडं तरी, अगदी पंधरा-सोळा वर्ष, च्या मुली, वीस वर्षाची मुलं पळून जाऊन लग्न करणे, म्हणजे ह्या गोष्टी घडाय लागलेत. आणि जे लग्नाला आहे, हा इंजिनियर डॉक्टर अशी मुलं आहेत ती आज पडून आहेत घरी, कारण म्हणजे त्यांची लग्न ठरत नाहीत.
म्हणजे अशी अवस्थ
आऊ ही सत्य परिस्थिती आहे, आता जर तुम्ही जर आमच्या इथे एखाद्या कॉलेज कुठ कुठल्या पण कॉलेजवर वगैरें जाऊन बघा तुम्ही, रात्री त्या कॉलेज वर ना आठ-नऊ नंतर ना, दहा-बारा पेरेंट्स येतात तक्रार नोंदवायला. आमची मुलगी घरी पोचली नाही, आमचा मुलगा घरी पोचला नाही. मग त्यांना कळतं की ती कुठं तरी म्हणजे पळून गेल्या, मग त्या त्यांना ते शोध घ्यायचा प्रयत्न करतात, पोलीस कंप्लेंट देतात. म्हणजे आपला मुलगा किंवा मुलगी काय करते? हे सुद्धा आईवडिलांना माहित नसतं. आणि ह्या वयातलीच मुलंच फसतात ऍक्च्युली, हे एक खरं लग्नाचच वय आहे, सोळा ते अठरा वर्ष, म्हणजे त्या वळेस नॅचरली अट्रॅक् शरीराचा एक भागच आहे तो, नॅचरल अट्रॅक्शन असतंच त्या वयात.
आणि आपण बघितलं तर म्हणजे आपल्या चुलत्यांनचे, आपल्या आई वडिलांचे वगैरे लग्नं कोणत्या वयात झालेले आहेत म्हणजे आणि आपलं कोणत्या वयात होतय, म्हणजे हा फरक राहतो ना. ते त्यांचे त्या वयात झाले त्यामुळं, हा पुढं जाऊन त्याचा फार त्रास होता.
ताई तुमाला अतिशय त्रास होतो तीस वयानंतर जर प्रेग्नेन्सी म्हणजे झाली, किंवा मुलाला जन्माला घाठला ना, त्या आईच्या शरीराची इतक हाल होते ना, नंतर ती बाई म्हणजे आजारीच पडत राहते. तिला हा आजार तो आजार, त्या मुलाला ती व्यवस्थित संभाळू शकत नाही किंवा वेळ देऊ शकत नाही, मुलाला आपण काकेव घेऊन वगैरे किती ओ फिरतो म्हणजे असं, लगेच त्याला म्हणजे हाताला बोटाल धरून
अं कंटाळा येतो आणि म्हणतो एक नाही म्हणजे, एक दहा वर्षापर्यंत ते लहानच मुलं असतं मग त्या वयापर्यंत तरी आपली कपॅसिटी राहिली पाहिजे ना, कि त्याच्या माग पळलं पाहिजे. त्याला हे खायला दे ते खायला दे, मुलांचं कसं असतं, नाही हे मला आवडलं मला दुस दुसरं करून दे, ते करन्या इतपत आपली तेवढी क्षमता राहिली पाहिजे ना, मग शरीर थकून जातं. एक ठराविक वयानंतर ना, माणसाच शरीर साथ देत नाही. म्हणजे आत्ताच्या काळात, पहिल्या भरपूर मला वाटतय, मुलं होत होती तीस वयापर्यंत मुलं होऊन ऑपरेशन होऊन बायका रिकाम्या व्हायच्या आता तशी परिस्थिती राहिली नाही.
पहिलं खाणं पिंणं वगैरे चांगलं होतं, तुम्ही आता बघता, संग ह्या कृत्रिम सुखाचा आपण किती फायदा घेतोय. पहिल्या बायका त्या वरवंटा पाट्ट्यावर मसाला करायच्या, आजकाल आपण लगेच बटन फिरवतोय. मिक्सर, एक दिवस जरी लाईट नसली तरी आपली नुसती काय म्हणतात का नाही तगमग. हुत्या,, मोबाईल रिचार्ज नाही, टी व्ही नाही, पंखा नाही. पहिलं लोकांच्याकडे पंखे, मिक्सर, टी व्ही काय होतं का म्हणजे असं. त्यांना व्यायामाची वगैरे अशी काही गरजच नव्हती, दळण दळायला जाताना जात्यावर दळन दळायच्या, त्यांना योगाच नाही, हां योगाच नाही किंवा व्यायाम किंवा मशनी, हा प्रकार माहितीच नव्हता कारण व्यायाम असच व्हायचं, दळण दळायचं, मसाला वाटायचा किंवा असं रानात वगैरे जायचं, कष्टाची कामे करायची. आणि त्यामुळे त्यांचं शरीर पण काटक होतं ओ,, हां.
जरी एखाद्याच हाड मोठं असलं तरी ते शरीराने काटक होतय, त्यांना काय असं अगदी व्यायाम करून ते वजन कमी केलं पाहिजे, अशी कधी गरज वाटली नाही.
ह आणि आजकाल आमच्याकडे सगळं आहे ओ ताई सगळं आहे, पण आम्ही खाऊ शकत नाही. पैसा वगैरे भरपूर पूर आहे, कारण आमचं वजन वाढतंय, म्हणजे आजार आहे आम्हाला. आणि पहिल्या लोकांना खायला मिळत नव्हतं.
मग तेच की ते कारण सण वाराशिवाय ते पदार्थ केले जायचे नाहीत, आता हल्ली पैशा आपण ते सगळं लगेच आपल्याला विकत मिळतं, किंवा आपण करू शकतो, वर्षभर. पहिल्या आठवतय, ती दिपवाळीच्या सणाशिवाय कधी लाडू किंवा दुसरा कोणता पदार्थ तर केला पण जायचा नाही आणि दिसायच पण नाही. त्यामुळ ते आवडीनं खाल्लं पण जायचं केलं पण जायचं. आता कधीही आपण ते घेऊ शकतो त्यामूळ त्या गोष्टीची किंमत पण राहिली नाही.
आणि खाऊ शकत नाही होत वो ताई लाडू. वगैरे का आमचं वजन वाढतय तळलेले पदार्थ, आम्ही खाऊ शकत नाही. पैसे भरपूर आहेत, मग काय म्हणजे असली हे शरीराचे म्हणजे काय पैसा वगैरे ही जीवनशैली वगैर, ह्या जीवनशैलीचा काय उपयोग ज्याचा आपण उपभोगच घेऊन शकतो.
घेऊ शकत नाही. आता आपण ते बघतोय ते, रामदेव बाबांची योगासन आहेत ते, ते काय आहेत. जात्यावर फिरणे वगैरे हे करायचे, म्हणजे जी पहिली जीवनशैली आहे ना. चुलीवरती भाकरी करणे. आपण पायवरती घेऊन जेव्हा बसून चुलीवरती भाकरी करतो. तो एक प्रकार व्यायामाचाच प्रकार हाय. म्हणजे ह्या गोष्टी त्या नाहीत ना आपल्याकडंन त्या झाल्या नाहीत त्यामुळ त्या गोष्टीचा दुष्परिणाम आप आपल्यालाच भोगावा लागलाय.
समाज आपण म्हणतो की एकवीस हा, एकविसाव्या शतकात आहे. वैज्ञानिक म्हणजे व, ह्याच्याकडे वाटचाल चालली आपल्या समाजाची, माणूस चंद्राव गेला मंगळाव गेला. पण आपण हळूहळू म्हणजे ह्याच्याकडे चालोय आधोगतीकडे चालोय. हे माणसाला कळणा झालंय.
कायचं नाही आणि थोडे त बघाला म्हणजे आपल्याला असं वाटतंय की आपली लोकसंख्या वाढत चाललेली. पण थोड्या दिवसांनी बघाल, हे जे एक आपत्य आहे ना. एक आपत्य ठेवण्याच्या नादात ना आपण त्याचा रासच करतोय आणि ही नाती म्हणजे जी भारताची ओळख होती, कि नाते संंस्था किंवा आपल्याकडं नात्यांना महत्त्व दिलं जातं, हे सुद्धा कमी हो, होत जाणार हाय. कारण त्यांना ते त्या आपत्याची काय मावशी -काका ह्या गोष्टींची अ शिस्त राहिलेली नाय.
आणि मुला मुलींच प्रमाण पण योग्य होणार नाही हो, कारण मुली तरी जास्त होणार मग मुलं तरी कमी होणार. मग ती प्रजनन क्षमता आणि निसर्गाचं चक्रच म्हणजे असं विस्कळीत होणार हाय सगळं.
हा, या सगळ्याचा परिणाम म्हणजे पुढं जाऊन फार भोगावा लागणार. त्यामुळेच मया, मला कसं वाटतं. कि थोडंफार जे हातात आहे ते तरी आपण करू शकतो. निदान म्हणजे एक दोन व्यक्तीन काय फरक पडणारच नाय. तस प्रत्येकानी हेज गांभीर्यान विचार करतच चाललं पाहिजे. थोडस पहिल्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत पण वाटत.
आजकाल म्हणतात महागाईच्या युगात परवडत नाहीत वो दोन -दोन मुलं. असं चाललय ना. त्यांना आपण काय ते सुख-सोयी वगैरे देऊ शकत नाही, चांगलं शिक्षण देऊ शकत नाही.
हां.
आजकाल म्हणजे असे लोकांचे विचार आहेत. मानसिक ता, झाले लोकांची की मुलांना सगळं म्हणजे आपण द्यायचं, पहिलं असं नव्हतं आई -वडील काही विचार करत नव्हतेत. तुमच तुम्ही कम कमवा, खवा, द्या म्हणजे ते शिक्षणाचा पण म्हणजे अभ्यास पण कधी घेत नव्हते आजकाल आ पण कनही मुलांना मोठ सगळं आणून द्यायचं आयतं त्यामुळे मुलांना आपण आयतं बनवत चालोय सगळ्या वस तू त्यांच्या हातात द्यायच्या रेडीमेंट
ते स्वतः करून घ्यायची ते इच्छाच राहिल नाही म्हणजे मिळतंय तर त्यामुळे त्या गोष्टीची किंमत राहिली नाही.
हा किंमत राहिली नाही चालते भरपूर वेळ झाला ठेवा हो ओके ओके ठीक आहे ठी